कारी
का ना तुला एक प्रश्न पडला विचारायचा होता.
विचार की
त्या आपला नाक गच्चग होते.
बघ शिंबड ते मंगचच ते ना का आपलं.
नाही नाही ते काय म्हणलंस की काय कला म्हणलस. नेवकस हा म्हणजे काय असते ते नेमकं.
म्युकस म्हणजे शेंबूड असते ते आपली बॉडी बनवत्या.
हा.
का कारणची माती वगैरे हा.
हा.
बाहेरची ते आपण श्वास घेतो. त त्याच्याबरोबर वरती आलेली असते ते आपल्या नाकात जात असच.
हां.
ह मग ती फुफ्फुसापर्यंत जायला नको.
हा.
त्यासाठी ते तयार होते आणि त्यामुळे आपल्याला वाटतं. नागेच त्या
मग ते नाक गच्च होऊ नये म्हणून काय करायचं.
मागच होऊ नये म्हणून
हा माझ माझ सारखं ना गच होते सरे म्हे नाही म्हणतेच का नाही दिवसात न एगदा तरी फुजत याच्या घरच्या माग
हम् जर निलगिरीच तेल वापरत जा.
निरगिरीच तेल त्यांना काय होतेय.
ते आपलं नाक ते गच झालेलं असल तर ते मोकळ होतेय.
म्हणजे त्या न मोकळ होते, म्हणजे त्या साईड इफेक्ट का होते काय
काय नाही नॅचरल आहे ते.
मग तेनाच का मोकळ होते.
सगळ्यांना होते वी्कस लावलास तरी पण होते की,
अरे तस म्हणायलोस होय.
हा म.
ते लय वेळ खात रे
ह विक्क्स नाहीच लावायचं मग निलगिरीच तेल लाव त्यापेक्षा मग!
कुठ लावायचं ना
नाही नाही घालायचं नाही ना ते रुमालायचा आणि वास घ्यायचा त्याचा.
तस हाय हा हा हा वास चांगला येते का त्याज.
हे चांगलं असतेय.
भारी असतेय.
डोक शांत होते असं गार गार होते सगळं मस्त. अ झो झोप नाही झोप नाही
नाही म्हणजे निरेगलीचा तेलान नाक स्वच्छ होते ते डस्ट पार्टिकल बाहेर येऊन का काय होत ते नेमकं.
त्यांना ते पार्टिकल बाहेर येत नाहीत जे गच्च झा झालेलं नाक असते ते रिकाम होत मोकळा होत
मग मोकळं झालं तर डायरेक्ट धूळ आपल्या फुप्फुसापर्यंत जाणार नाही. कसं काय हे बघ
ना बघा नाकात केस असत्यात ती पण त्यासाठीच त्यांना ट्रॅप करायचा. ते त्यातन जर बायचान्स कुठला तरी आलं तर त्यासाठी
न हा बरोबर आहे. मग आता मेवकस तयार झालेला काढला. मी
हम्म.
बरोबर आहे.
हम्म.
बरोबर आहे. का नाही मेउकर जर का तयार झाल्या ना मी निलबिलीच्या तेलान काढला.
हा.
तर मग धुळ आज जाणार.
पण मी कस तयार होतच असते. आपोआप.
अरे समज मी आत्ता काढला. आणि आत्ता लगेच श्वास घेतला मग जाणार नाही. का ते आत.
नाही जात लगेस. पूर्ण हेबघ ऐक ऐक ऐक ऐक तर सगळा मकस काय बाहेर येत नसतो.
हा मग ते कोण सांगणार.
बघ आता बघ तो समोर पाण्याच पाईप आहे हा
हं
पतनं पाणी सोडलंस पलीकडं आतन पाय वोली असते का नाही.
असत्या की,
हा तसच असते. ते पण.
आता बघ पाईप पूर्ण पाण्यानं भरलेले आहे.
ह
मग धूळ केवढी जाणार आत जाणारच नाही बरोबर आहे. पाईप पाईपीतन पाणी काढलंस बरोबर आहे थोडीफार धूळ आत जाणार.
जात्या जात्या हा ती धूळ खर त पायपीच्या आतल्या लेयरला चिकटणार. पुढं पूर्ण आतपर्यंत पास होणार नाही.
हा बर चिकटली ती चिकटलेली धुळ आत गेलीस कशी
पण ती चिकट दिली फुफसापर्यंत जाणार नाय ना तुझ्या ती आत चिकटून तशीच राहत्या.
आणि मग ते ब्लॉककेजण अटॅक येईल की मंग त्यांना
अलत तेरपडच मग परत म ते तसच चिकटली की परत मिवकस थोड्या वेळानं कधी तरी तयार होतय.
हां
मग त्यावेळेत परत काढून टाकलासं की गेली ते परत बाहेर
अरे खरं आत गेलेली बाहेर येणार कशी?
मीवंकस तयार होतोय की नाय मीवकस तू परत बाहेर काढणार.
कसा
हत शिंकरुन
आणि लय आत गेले ते शिंकरून बाहेर येईनाच.
ते येते नाय आला काय नाय होत. असुदे तुला माहती नाय ते.
आ
कायल
असं कसंच काय गेली.
येत येत.
अरे तेच विचारले कसं?
आणि मग मी कसं परत त पायपीचच उदाहरण पायपीत धुळ गेल्या ह
अरे धूळ पाय तेतच राहणार नाय रे पायपीतन हृदयात पण जाणार धूळ.
नाही रे जात ते चिटकून राहत्या तितक चिटकून राहत्या.
अरे बघ अशी सगळीकडनं चिकटल्या आता बरोबर आहे आता चिकटायला जागा जडलेल नाय.
ऐक ऐक तेवढं होईपर्यंत मिवंकस तयार होत नाय असं होतच नाय. त्याच्या आधीच मिवकस तयार होतय आणि मग मिवकस तू बाहेर काढला की झालं गेलंय.
आणि मिवकस तयारच होत नसला तर एक करायचा शरीरात का?
आपली बॉडी बनलेलीच हाय तशी सगळं तयार होते व्यवस्थित असतेया.
अरे कुणाला तर प्रॉब्लेम असला
म काय नाय लय काय नाय होणार मरल.
व्हय आणि पण मि ते निलगिरी वासना तेला च्या वास अनं जर का ते हळू हळू हळू हळू हळू कमी कमी कमी होत बंदच झालं तयार व्हायचं तर
नाही होत निलगिरीच त्यांना नाही. एक वेळेस तू विक्स लावला सारखं त्यानं होतंय तसं निलगिरी तेलान होत नाय कधी तस कोणं म्हणजे स्वतः मी
हा म आणि निर्गिलेच तेेलान काय होत नाय म कसं
इनग्रेडियंट्स वेगवेगळे असतात ना
हा
त्यात विक्समध्येध्ये आणि काहीतरी केमिकल घातलेले असतात.
हम्म
त्यामुळे ते त असं होते निलगिरीच्या तेलात केमिकल नसते फक्त निलगिरीचे पानांच तेप असते
निलगीरी तेल तर तेल ओरिजनल कुठं मिळणार ते आपल्याला ते आता आर्टिफिशियल असणार की म त्या
होय अ आयुर्वेदिक दुकानात जायचं ते पावडेकर आयुर्वेदी काय माहित आहे का तुला महागनगर पालिके पशी त्यांच्याकडे मिळते चागलं
आणि त त्यांनी पण ढुपलेलिकेट दिल तर
नाही देत नाही देत मी घेतोय देत ना
तुका घेतेस?
मी वापरते की निलगिरीच
कसं म्हणजे
कुठं?
आ
कुठं वापरतोस
रुमालावर घ्या आणि श्वास घ्यायचा माड असते कायम हा मड कायम सर्दी होत असते
मला कधी सांगितलं नाही तेवढं वर्ष वारं होतच
ते विचारलास
अरे तरी पण तू हज जे पीस घेत त्याला दिसायला पाहिजेत
ह म्हणजे मी आधीपासून वापरत होतो मग आधी कमी झालेलं मग ते वापरत नव्हतं मध्ये म्हणजे लॉकडाऊन नंतर
हा मग त्यालाच आपण एकत्र होतो
हा त्याच्या त्याच्या आधी म्ह काय आता वातावरण बदललंय की तिकडे गेलो वगैरे सर्दी होत्या सारखं हम
हां हां
पयल
काय होत नाही खरं त्यांना
काय?
त्यांना काय होत नाहीय
कोण म्हणलं
अरे त्यांनी निलगिच्या तेला ना काय होत नाही ना?
नाही नाही आपल्याला नाही काय साईड इफेक्ट होत वगैरे
आणि माझं नेवक स वयचं बंद झालं तर
नारी होत तसं नॅचरल ते
आणि ते झालं ना आणि धुळात गेली तर तोपर्यंत ते तयार होतात
काय झालं काय झालं?
अरे निरगिलीच्या तेलान आत्ताच ते नवकस झालेला रिकामा केला
हम्म
आणि त वर धुळ आत गेले फुफुसात तर
म तेला काय सांगितलं चिकट त त तर जात नाही फुफुसापर्यंत हा
फटून ठर लागलाय अजून मी उपस तयार झालेल ना आणि आत गेलं तर आता मी तुला हे का विचारले माहितयका आहे का बघ ग सग तरला आता हे विचारायला म्हणजे विषय कसा मी दिवसभर प्लॅस्टर मध्ये असते.
हा.
ते बारीक बारीकण उडतातच नाकात.
हम म रुमाल बांदायचा.
मला तसलं काय कराव आवडत नाही मला जी बॉडी आहेत तसला आवडतच नाही मला काय बांधा बिधा लाते मला फक्त गोगल घालायला आवडत. ते सोड कानाला काय बांधायला डोक्याला काय बांधायला. नाकाला काय बांधाला तोंडाला काय बांधायला.
बांधू नको ना कापूस का अनका अनका.
काय?
नाकत कापूस घाल आनी काम करू मग.
आणि श्वास कसा घेऊ.
शहजेत ते कापसात न पा ते अस व्यवस्थित फिल्टर होऊन ते पण.
छान आहे.
म्हणूनच चांगला लागलोय.
आ.
म्हणूनच सांगाय लागलोय.
ये नाही रे तस सहत नाही कापूस घातला. कापूस जाईल बाळ आात मला श्वास नाही शाानच नाही.
हे बघ वरती होल ते बारीक बारीक होत जाते त्यामाच जायच नाही तिकडं.
वरती काय होल?
बारीक होत जातय ते वरची.
अरे खरं नाका ते आत गेलं तर काढू कसं.
नाही रे दात तेच सांगा बगळे वरती बारीक असते खाली मोठे असते.
कापूस ला कापसाला पाणी लागल्यावर कापूस तेवढा बारीक होते माहित आहे ना. आता म्हणज मग तिथनं पण बाहेर येते फुपसात न.
व्हय. फुप्फुसात रक्त येते की त्या रक्ता बरोबर हार्ट ला जातय.
हा.
हा आणि हार्टपासन मग काय रक्त सगळ्या बॉडीला जाते मग तसं बाहेर पडायला होतय.
रक्त रक्त गुठण बाहेर पडणार आता शिरतन तर ते शिरतं बाहेर पडणार कुठन
आपण होल पाडूया की तीथ
ते बरोबर तुला कळणार कुठ गेलंय
काय ते
सिटीस्कॅन करूया आपण.
सांगाल तो कणी
बर.
आणि काय चहा पिलास चहा पिलास
चहा नाही बाबा पित नाही.
का देत नाहीत देत नाहीत.
गोड काय खात नाही.
प्यायच असतय ते
का
चहा प्यायचा असतय खायचा नसतय.
अरे बरं चालते ठेव -
का रे बरबर चालतय -चालतय